हा झाला आता चालू
आवाज गु तू राहिला तुआ
हॅलो कस का आवाज येत नाही काय माहित जवर नाही.
आवाजच येत नव्हता काहीच.
आता.
आता यायला लागला ना.
हा का.
हा.
पहिले टास्क गेला काय मा वाला.
आं
त्याच्यावर तर ऑप्शन नाही याचं आलं. स्पीकरचं.
उपकारने नाय अलो पात त्याच्यावर
होता ना त्या तिशी.
नाही नाही स्पीकर ऑन नाही पडत.
नाही का.
नाही नाही.
याच्या पाहि र आला. हम् तुमचा टास्क ऑलरेडी. कमप्लीट झाला आहे.
ह.
वता का त इग्नोर झाला ना.
हा तो बी काउंट मध्ये धरला जातो ना.
आं
तो बी काउंट मध्ये धरला जातो.
कालावधी सेकंद झिरो.
हा ना मग. येच आता ह्यो कॉल ठेल्यावर दोन कॉल लागेना टायमिंग फक्त येताच येईन
हा. त्याचा कालावधी झिरो दाखवला.
काय म्हणले. हॅलो काय म्हणली.
त्याच्या कालावधी झिरो दाखवलं म्हणलं.
हा ना मग तु काउंट मध्ये ये ना प टायमिंग. टायमिंग नाही येणार पण कॉल दाखेल दोसरा कॉल म्हणून ना
हम्म किती करायचे?
एकशे ऐंशी मिनिटं.
हा का अठरा कॉल. दहा दहा मिनिटांचे.
पल्ला झाल तुम्ही.
मला तेच गरम उ राहिल कुलर चालू केलं का आवाज येणा.
हा ना म त कुलर बंद केेला. पुढल्या यायच्यात बस.
छंद्या घरी दादाला फोन ला
हा चालत ना.
आयच्या याच्या ते ॲप कसं घ्यायचं?
मी तुला लिंक पाठेवन व्हॉट्सअपला.
ती सेंड करू.
ती लिंक त्यांना पाठव आणि मग त्यांच्या फोनवर इन्स्टॉल कर.
हम्म.
दहा मिनिटं झाले ठेवायचा, दहा मिनटं झाले ठेवायचा, दहा मिनटं झाले ठेवायचा पून्हा लावाय
तिनडा तिनंद.
हा.
हम्म आईच्या घेऊन बलावला
हा.
रात्री ज पण तवा.
हा.
गवगेलं का?
हा.
काय खाल्ल?
कैरी.
दिवीराली.
खाली फुटबट नाही खाली
आह
पोट भरलय खल्ली.
हा एकच खाल्ली आज.
त्याचं पटपट भरतं पहा.
चालेल ठेऊ का?
कडी लावली का कुलूप बाहेर?
बाहेरून कडी लावेली.
कोणत्या त्या पुढच्या?
इकडल्या वट्यावरल्या.
हा का?
हा.
किती मिनिटं झाली दहा मिनिटं नाही झाली ना.
तीन मिनटं झाली.
हम्म.
जाऊदे आता दहा मिनिटं
त-म किती वेळात जाणार आहे.
मी आता कसं कराव, गाडीचं नियोजन काय करावं, ते कळना मला आता.
मंग आता.
आपली गाडी. गीता कॉलेज. घेऊन गेला तिला उजेड नाही.
चिन्या आहे ना, डब्बल एस. मळ्यात लावून.
हा.
आ.
चालतं ना.
नाही त्याला गावात बोलवुन घ्या आ.
नाही, नाही, नाही काय करतो.
हम्म.
आता नाही संध्याकाळी टायमाला.
अ ती लावून द्या गावात घेऊन या.
ती गाडी गावात घेऊन, गावात घेऊन-येऊन गावात तू ना असं अ-डायरेक्ट-अ चाललं! जरा साइड द्या.
अह, आणि त्याची देऊन टाक त्याला सकाळी. कळे.
हा दोन मिनिटात येतो.
हम्म. त्याला काय गाड्या आहे ना, तिथ मळ्यामध्ये नाही एवढी गरज.
आ.
जुलै ना मूळ घरीच आहे ना आता.
हा आणि काय माहिती आरं तसली, एक, एक गाडी राहतीच कंटिन्यू कोणची ना कोणची आपल्याला काय एक गाडी कोणती हि. चालती काय आता सगळ्या गाड्या कंप्लीट आहे. उजेड उजेड पाहिजे आहे आपल्यावर. बघायचं काय करायचं जाहायचं तरी किती गे.
हा.
ती गाडी घेऊन येईन गावात. रात्री दहा एक वाजता ये. तेव्हा डयरेक्ट. गाडीच घरीच घेऊन येईन मग.
खरी देऊन टाकयची.
कारण की तिडून वरून जायचं म्हल्यावर ना. लई लांब पडती.
हम्.
नाही तर त्यांच्या मनातूनून मधून घुसलं तरी चालाल का आमलगी वस्थ वरून पुंडाच्या वस्त चोरून डुक्याची वस्त्र झाली जाईन ना. पाठर मग आणिडुक ववस्थवरून मग.. राते येत सोधा मडी चार मगता सध ये म कॉलेज वर जायपेक्षा गाडी पन आंबिलकवस्तीवरून घ्यायची मला म्हणजे आपले डबल एस ला हा आपलं डबल आहे. लाईट नाही. आपली डबल एस तिला लावून देऊ तिडून दुसरी गाडी घेऊन डायरेक्ट मधून डोकऱ्याची वस्तीवरून सुद्धा मो नाहीत गावात येईलवे चालताात डायरेक्ट चिरपतिरपत तीनशे रुपये चाल चालेल चाल मी ठेवतो ग.
किती म्हंजे झाले
दहा मिनट
हम्म
सहा मिनट बीस सेकंड
हा ग
हा भरपूर झाले ना..
चार मिनट झाले.
ह आजली दिवस माळवला कातवाज चाललेत आहे तिककं
घरी येऊन चहा पिऊन जाशील
पहिला ये किंवा नाहीये तिकडे गेल्यावर मला दोन तीन ठिका आवणार हो अरे गाच्या पनर कुठ सुधा मॉडील जायचंय ना. तिला बेलय पावणे
म बॅग
बॅक ठेवून जाईन ना घरी
त्यासाठी मंडळले मी - म खऊा हा ह ते